हॅलो.
हा... जेवलीस का? हॅलो. हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो.
हा... जेवलीस का?
काय करतोय... हॅलो.
काय नाय... बसलोय इकडं जुन्या घरात येऊन... मामींसोबत बोलत बसलेलो.
हम्म.
तुझं काय चाललंय? नाही अजून... तुझं?
नाही आत्ता... माझी... आत्ता झोपून उठली मी.
आत्ता?
हा.
मग जेवण कधी करणार?
टायमिंग नसतं, तीन वाजता झोपलं तर किती पण वास्ता
होय का?
म्हणून मला इथं कोण झोपून देत नाय तरी पण मी झोपते... मम्मी जेवण बनवतीये.
हूं. हूं हूं हूं. अवी, आत्ता आला काय?
होय.
आज कसं काय आला एवढ्या लवकर?
काय माहिती? सोडलं असल लवकर आज.
हूं.
हॅलो... म्हणलं सोडलं सोडलं असेल लवकर.
हा हा हा. काय अभ्यास नाही काय आज? हॅलो.
नाय उद्या ओपन डे आहे म्हणून काय अरे उ उद्या ओपन डे म्हणून काय दिलं नाय... हॅलो
हा.
हॅलो... अरे उद्या ओपन डे हाये म्हणून काय दिलं नाही आज.
हा हा हा.
प्रीती दिदी काय करतीये?
काय नाही... बसलीय फोनवर बोलत ती पण. काका?
काका पुस्तक वाचायलेत.
पुस्तक? बर.
अध्याय अध्याय.
अध्याय वाचत्यात होय. कोणता?
अ. प पंधरा, चौदावा- आणि कुठला पंधरा का पंचवीस सांगितला त्यांनी.
होय का?
हं.
हं हं
ती ती काय बाहेर बसली काय? काय नाही बघा. तुमच्याकडेच.
कधी येणार आहे मग इकडं?
दिवाळी.
दिवाळी, गणपती?
गणपतीच तर बसवणार ना यावेळे आम्ही गावाकड- गावाकड नाही बसवनारेत.
अच्छा अच्छा. हा हा हा.
मामी काय करायल्यात?
मामीचं चाललंय स्वयंपाक करायल्यात त्या. आळूच्या वड्या करायल्यात.
हं. विगनेश भैय्या. हं. मग काय तिकडे आहे का निन्नू आज?
नाही बसलेलो असंच.
तिकडंन हे केलं की लगेच खायचं.
हं.
ह ह
करा म्हणलं. खातो मी.
त्यांना- हा. आ आम्ही तेव्हा असतो तेव्हा बिर्याणीच करतात. आणि तुझे तु- -झ्या वेळेस आळूच्या वड्या करतात बघ.
नाही केलत की चिकनपण मध्ये. मागच्या शुक्रवारी केलतो.
हं. दर शुक्रवारी असतयच तिथ.
हो. तो आता उद्या जाणार कुठं आपला? झाल उद्या जाणार.
का? राहा की तिथ.
बास किती सुट्टी खायची?
किती म्हणजे? एक तारखेपर्यंत. जर माजीपण असते ना, मी डायरेक्ट एक तारखेलाच गेली असते.
नाही रे इथे तुला कोण आहे खेळायला? कोण नाही. मी तर एकटाच आहे बघ. कोण नसतेय. स्वराज जातोय स्कूलला परत आला की- तेच ते खेळत बसते. प्रीतीचा असत कुणाला तर फोन लावून बसते बोलत मग ती.
ह जायचं कुठ गाडी घेऊन जायचं द्या आहे की इथे गाडी तुला
गाडी घेऊन कुठे फिरणार एकटाच खरं
जायचं एकटं एकटं खाऊन यायचं हा मग
हम्म नाही जावं वाटत एकटं खायला. कोण असतं तर ठीक होत आता इथं अव्या असता सोबत मग आयुष्यभर जायला काय वाटत नाही.
स्नॅपचॅट ला बिर्याणीचा फोटो हे केलता का तू पोस्ट?
कधी पोस्ट?
पोस्ट म्हणजे स्नॅप स्नॅप.
हा केला असेल कधीचा आहे?
काय माहित नाही मला परवा दिसला.
अच्छा
मी मम्मीच्या हेत ना पण मी एवढ नाही होत ना स्नॅपचॅट एवढं ओपन नाही करत ना मम्मीच्या मोबाईल मध्ये.
हम्म हम
म्हणून
कधी गेल तो आता तेआठवाना मला सारखं सारखं गेल्यावर कसं आठवल?
हा मामा
कोणतं मामा?
मनु मामा
मनू मामा असतील ना घरात बसले असतील तिकडे.
आणि प्रीती दिदीचे पप्पा?
ते गेलेत त्यांची नाईट शिफ्ट आहे.
आणि भाऊ मामा?
भाऊमामा पण होते आता पाऊस थांबल्यावर गेला असतील कुठं तरी बाहेर. हम्म असं आहे सगळं माईचा चाललाय स्वयपाक. बाकीचं काय इकडं तिकडं मामांसोबत बसलं.
काकू गेलाय का बसला?
हम्म
कुठे गेलायत?
तो गेलाय काकू आय कडं.
हम्म
तिकडं मामा फिजोथेरपीला गेले ना तो थांबत नाहीत इकडं. तू जातो लगेच तिकडं मग रडायला सुरु करते.
तुला रे नेटवर्क नाही आहे का तुला?
कोण जातंय त्याला सोडायला?
हॅलो
हॅलो
हा बोल.
आ इथं पाऊस झाला नाहीये.
हां हां हां मला आवाज क्लिअर येत नाही मध्ये मध्ये जातोय परत लेट आवाज यायला
हम्म रेंजचा प्रॉब्लेम आहे ना.
हा हा
म्हणलं कोण जातं त्याला सोडायला?
त्याला सोडायला कोण पण. बापू असलं तर बापू जात्यात, आबा जात्या, आबा काय नसता सोड. काका पााती जाते कोणतरी घेऊन. मग नंतर येताना त्यांना सोडायला येत्यात. तिकडणं त्यांचे आजोबा.
हा ते तर त्याला ना डोसा इडली ते म्हून जात असेल तिकडं.
हम्म ते सांगते मला तिकडं. डोसा आपे इडली देतेत म्हणून मी जातोय तुम्ही भाजी भाकरी देतय म्हणते मला.
भाजी भाकरीच खायला लागते.
काय आहेयती शान नाहीती.
आम्ही त्यािची गंमत केली त माहितीे का.
कधी?
तेचा आम्ही आलतो ना आता सुट्टीमध्ये तवा
का?
अंगो करून आलाय आणि ना तसच फिरत होता.
हम्म
तो समर श्री आणि यो स्वराज अशीच फिरत त तो तनसां
अच्छा!
समोर वगैरे अडकवणार तसंोबण अडकवणार मग नुसतं खाली अडकवणार. टॉवेल.
हा.
ते काय म्हणलं स निश्चित. त समर. ड्रेस ते घाला जावा समोर का म्हणला नाही.
हम्.
श्री काय म्हणला नाही म्हणला मी घालतो मला पटकने घाल
हॅलो आवाज येत नाही आवाज येत नाही हॅलो हॅलो.
समज तसाच फिरायला लागला म्हून भैयानी कॅमेचा केला त्याचा फोटो तरी काढला.
हम्म
तुला पाठवलं असेल ना.
हा पाठवलेला की. हा पाठवला होता.
जुडफोड पाठले स मरा न श्रीचे.
किमायाने.
घातला आणि हातात घेऊन फिरत होता.
हम्म.
आ. अन ना समर घालायतच नव्हता. फिरच होता पण घेऊन. आणि ते ना समर घालत नव्हता. मग मी ऐकलं ते मी ला काय म्हणता? स्वराज जा तीचा टॉवेलवड.
हम्म.
आ म्हणल जा, हॅलो हॅलो. हॅलो. म मी सलू गेला टॉवेलवडायला आणि दोन मिनिटं ह.
हॅलो. यानी बीनी काय म्हणू नको. मला पुढचं काय ऐकू येत नाही. तुझा आवाज कट होतोय. एकदम कट कट कट होतयला.
आता येतोय?
हा.
ते पॅनट वढडल्यावर, स समर ला लागला रडायला. तुम्ही माझंच का करता? आ श्रीच तघून
बसला.
ह. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हां बोल.
हॅलो.
असं का होतंय सारखं तुला. रेंज नाही का तिथं?
हा पाऊस झालाय ना, आत्ताच म्हणून.
हम्म मला